हॅलो,
हॅलो,
हा बोलत आहे काय चाललं काय चाललं
हा मम्मला जेतन
हॅलो,
हा बोला ना बोला ना. काय म्हणता आवरलं सगळं माझं स्वाती नाव आहे स्वाती सोनून
मी नासिक वरून,
अच्छा मीन आ शक् च
हो का मोस्टली नाशिकचेच आहेत सगळे, नाशिक मधून कुठ
आारसेट मध्ये मी प्रॉपर्टी प राची
सिमपल पाऊ का नाही मी नाशिकमध्ये प्रॉपर पंचवटी,
अच्छा जवळचं मग काय
हा, काय म्हणता?
अ तु मला हो आवडलं
होम्, मुला आले स्कूलमधून,
हो,
काय म्हणता?
नन मॅरीड आहे मि
ह सॉरी-सॉरी मला मैंती नै. कारण मोस्टली ना मॅरड जास्त आहे, त्यामुळे बोला आज काय केलं खयला
ह स् वरण भात, पुरी बाजी
सांगा तुमच्या आवडीची रेसिपी एखादी म्हणजे तुमची स्पेशल असेल असं
स्पेशल मध्ये तर चायनीजच आवडतं मला,
बनवायला पण आवडतं खायला पण आवडत
ह, मला एखादि रेसिपी तुमच्या आवडीच बून म्हणजे मला कधीरी ट्रय करता येईल माझ्या मुलां साठी
चयनीज मध्ये, हां किथ नूडल्स आवडत मंच वेज मंचुरियन आवड पास्ता पिझ्झा
पिझ्झा साठी साहित्य आपले तोमॅटो सिमलामची कट करून फोडणी देऊन पिझ्झा बेस रेडी करून
हम्म हम् हम् हम्म,
त्यावर थोडस चीज वगैरे स्प्रेड करून
हम्म हम्म,
थोडे वाफवून घ्याऊचे,
हा
नूडल्स मध्ये नूडल्स आपण उकडून घेतो.
हम्म हम्म
त्याच्यानंतर आपल्याला अ चिली रेड चिली सॉस, ग्रीन चिली
असे अनेक प्रकारचे सॉस टाकून नूडल्स फ्राय करून खायला पण एकदम चविष्ट लाग
हो का? बरं आहे घरचंच तुम्हाला येत त म्हणून बरंय, बाहेरचं खाणं म्हणजे त्याच्यापेक्षा घरचंच चांगलं आहे. कारण ते हे खूप अ सोडा खूप वा वापर तात, आपल्याला वाटतं बाहेर खाल्ल्यानंतर एवढंस दिसतं आणि एवढस भाजी कसं पोट भरतं पण ते सोडाच खूप वापरतात म्हणून तेवढं लवकर पोट भरतं. आता घरी तेवढी भाजी आपल्याला एका जणाला सुद्धा पुरत नाही. नाय आपण कधी मोस्टली हॉटेलमध्ये जर जेवायला गेलो, तरी एवढीशी भाजी पातेलात देतात आणि ती चार जण न खाऊन सुद्धा उरते. आणि आपण तेवढीच भाजी एकठेने घरी खाऊ शकतो, मग ते बाहेरच का होता असं? घरी आपण दोन पोळी खाऊ शकतो, बाहेर एक पोळी पण खाल्ली जात नाही. ते ते वापरतात ना ते मटेरियल ते नाही चांगलं, ते हायजीन जास्त राहतात त्याच्यामध्ये आणि मोस् ली ना, अ चायनीज मध्ये तर जास्तचच आहे बाहेरचं.
हो
खूप आहे.
त्यानी आपल्याला त्रास पण होतो आणि पैसे पण वाया जातात.
आणि फ्रोझन आहे ना हो जास्त, फ्रोझन जास्त आहे त्याच्यामध्ये. फ्रोजन वस्तू म्हणजे, तुम्हाला सांगते फ्रँकीज बी सगळे ते फ्रोज करून ठेवतात. तेच तसच तळतात. कटलेट बी तसेच करतात फ्रोजन करून ठेवतात, आयत्या वेळेस ऑर्डर आली तर तेव्हा तेच डीप करून लगेच ऑर्डर डिलिव्हर करतात. किंवा तिथे जरी म्हटलं ना तर, अ माझ्या आवडीच ता पदार्थ तसं काही नाही, नारड असल्या नंतर कोणती आवड राहते.
एखादं जेस एकदम स्पेशल असंल ते.
नी माझं, मी खानदेशाकडची. म्हणजे इकडची राहते मी, नाशिकला. पणं तिकडे आमच्याकडे खिचडी फेवरीट असते. ती एकदम बेस्ट दिसते, तिचा काय विचार हिं, हिं हिं, तिच्याकडे काय विष ते, निता आता सगळींकडेच झालेली. नुसती खानदे शांतील स्पेशालिटी नाही राहिली ती.
खूप अशा भरपूर कांहीतरी भी खानदेशीचं हाय. माझ्या सगळ्या फ्रेंड खानदेशी
हो का, नाहीं नाहीं आता पूर्ण जगभरात झालेलं हाय ते. खिचडी म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवड कोण नाही येत. कंटाळा आला की टाक खिचडी. कर खिचडी. तेच असतं. खान्देशात तर तेच असतं. इथे नसेल पणं खान्देशात तर हो, पण ते नसलं तर जेवणच करणार नाही. संध्याकाळचं. असं असं.
बाकी नाशिकमध्ये कुठ कुठ फुड उत्पादन
नाशिक मध्यें इथेच, आपलं पंचवटीतच राहतो म्हंटल्यावर मंग पंचवटी एरिया पूर्ण फिरण होतं. आणि सहसा जास्तं कुठे जाणं नाहीं होतों मुलांमुळे आता मुलांच्या ई स्कूल सुरू झाल्या आता. सुर झाल्यामुळें तर अजिबातच नसेल. त्यांच्यामुळे अजिबातच नाहीं, ते कुठच जाणं होतं नाहीं.
धन्यवाद!
हा गंगे गंगे म्हणजे आमच्या पासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे गंगे. मण तिथून सगळं जवळचं आहे, सगळं जवळ आहे. आम्हांला इथून म्हणून मंग कांहीं, आणि म्हणतात इथून दूर दूरून येतात लोकं. नाशिक मध्यें फिरायला आणि आपल्याकडं इथल्या इथे जाणं होत नाही. हॉपि हो. इथल्या इथे जाणं होतं नाहीं, हॉहो खूप खूप खूप गर्दी आहे. इथे एवढ्या दूर दूर दुरून लोक कुंभमेळा साठी जातील आणि आमच्याकडून साध्य जाण सुद्धां होणारं नाहीं. कारणं आमच्या बिल्डिंग खालून न असतें सगळें लागे वारे लागते.
आता आमच्या चार ते पाच चक्ररा झाल्या अधिक मास मध्ये.
मंग आणि आमच्या झाल्यानें. आमच्या झाल्यानें. आमचं जाण म्हणार नाशिक मध्ये पण, यांच्यामध्ये गंगेवर खूप हे करून टाकले म्हंटल्यावर म्हणून नाहीं जाता येत तिथे आता. मोकळं फिरता बि येत नाही ते सगळें रस्ते सगळं काम खोदून ठेवलेलं आहे चाला सु द्धां जागा राहिलेली नाहीं.
नाहीं आता मोस्पिटस्त चांलू केलें पणं.
काव मंग रस्ते जरी चालू केले ना पण कुठं कुठं कुठं कुठं खोदून ठेवल्यामुळे ना सगळें अ आणि पावसाळ्यातर खूप हाल होणार आहे.
नाही तुमचे नाशिककरांचे काही हाल नाही हो बाईक काढले की चाले घेऊन.
नाही हो सगळे रस्ते कुठं कुठं खोदून ठेवलेले आहेत. आणि आता पावसाळ्यात ना खड्डे खड्डे असे झालेले आहेत ना पावसा सगळ्यात तर जाम काम होणारं पावसाळ्यात, धन्यवाद! नाही, ते तर होणारच आहे. तो विषयच नाही तिथ होणारच आहे. थोडा वेळ लागेल तर तेच आता ह प्रसिद्धच य. परत पुढच्या बारा वर्षात नवीन काहीतरी काम काढतील खोदकम चालूच राहत.
आमच हे लवकर होणार नाही रे.
खूप मोठ आहे कारण, ते जे पुलावरच काम य ते माझ्या मिस्टरांनीच केलेलं.
रोड कनस्ट्रक्षन आहेत का तो?
नाही ते अ म्हणजे त्यांचं ना आर्टच काम आहे. ते असं कटिंग वगैरे करतात. मार्बल कटिंग अ दरवाजी कटिंग पटिंग ह काम करतात ते त्यांच. ना ते माझे मिस्टरच करतात. ते म्हणजे, पुलावर जे बांधलेलं आहे ना त्या त्या खिडक्या वगैरे केल्या आहेत ना त्या माझ्या मिस्टरांनीच केलेल्या. आमच्याच कडे हा हा हा मग ते पूर्ण डिझाईन जी केलेली आहे ना सगळे माझ्या मिस्टरांनीच केलेले.
अर वाच
कटिंग चालते ती कमी जवळ जवळ सव्वा सव्वा महिन्याला वरती कटिंग चालली, डे नाईट डे नाईट.
छान आहे.
हम् ते कंटिन्यू आता पूर्ण वर्षभराचं काम येणार होते म्हणून, सन खंठी.
नाही, भरपूर चांगलं होणार हाय नाशिक आता.
कारण आता म्हणे पूर्ण वर्षभरात ठिकठिकाणी जिथे जिथे अ रामलक्ष्मण थांबले होते, जिथे जिथे ते सगळं कटिंग होणार ए म्हण.
हो पूर्ण त्यांच्या प्रतिमांची हे
ते सगळं करणार आहेत तर, हो. ते सगळं करणार आहेत तस.
आणि कुंभ मेळ्यात कसं आ ता भाविक भक्त खूपच येतील ना, ठीक ठिकाणावरून
कम कुंभमेळ्यामुळे सगळ्याच गोष्टी ते आता नवीन करतील ते असंय.
गंगेवर पण खूप सोय चालू ए आणि त्यांनी आता आरती पण चालू केली ना, खूप
हो आरती आरती चालू केलेली ना, कधीचीच चालू झाली. ती आता दोन अडीच वर्ष झाले असतील. तीन मागच्या काहीतरी अ फेब्रुवारी मध्ये एकोणावीस एकोण अठ्ठावीस फेब्रुवारीला दोन वर्ष झाले होते वाटते. वाट तिला तेव्हा होतं ना. तेव्हा तु जो मोठा हे होता ना तेव्हा सांगत होते सगळेजण, पण मग काही प्रॉब्लेम होते नाही तर आर्थिक चान्स होता तेव्हा.
सेम हा वे दो आटलं क सारखच फील येता पण ज का?
कधीपण? अजून काय विशेष तुमच्याकडे?
मी सध्या तर कॉलेज झालंय माझ मी बँक तसच चांगचे काय करतार नाही झालं माझं कॉलेज, मी बँक एक्साम देते.
हॅलो.
हॅलो आवाज येतोय का?
हा-हा चालेल मग तुमच्याशी बोलून छान वाटलं मला. करू परत कॉल आपण. आं चालेल बाय.